हॅलो. हा चला आवरल ते.
हा आवरल आताच.
हम्म हम्म जेवण आवरल.
जेवण वगैरे झालं.
हम्म, हम्म कशा आहात. हम्म, हम्म.
हा तुम्हीच काय म्हणता तुमचं झालं का.
नाही अजून काम आवरायचं चाललंय बाळाला दूध पाजत होते. ते मग म्हटलं चला करू नंतर दिवसभर बिझी शेड्युल राहत अहो. . हम्म खेड्यात काय काम चालू राह
ते हा त्याच्यामध्ये शेतामधले काम संपत नाही. नाही आता एक झाला की एक चालूच राहतय.
पाऊस झाला का तुमच्याकडे आता.
हम्म, आता सध्या आभाळ आलय पाऊस वगैरे काय नाहीये अजून काल झालता थोडसा.
हम्म हम्म मला काय माहित नाही बाई फर्स्ट टाइम बोलते कायम बोलायंच एवढं वगैरे
हा ना नाही ठीक आहे तुम्ही डायरेक्ट म्हणजे अस ह्याच्यावरच कॉल केला ना ठीक आहे चालतय काय नाही आपण बोलू शकतो तसं काही नाही.
हा हा.
हा हा.
बाकी?
बाकी काय नाय बाकी मग शेतामध्ये काय चालू आहे तुमच्या?
आता द्राक्षीबाग द्राक्षीबाग लावलेली आहे. हम्म टोमॅटो पाऊस पडला का पावसाचीच वाट बघत तितके दिवस घेवडा वगैरे लावून घ्यायचा तेच. नाही नाही मग मी का पाऊस पर्यंत अ भुईमूग वगैरे करतो त्यानंतर टोमॅटो ती द्राक्ष बाग एक्सपोर्ट चे बाग होते. ते सगळे मोडीला जाते.
हम्म हम्म द्राक्षबाग म्हणल्यावर त्याच्यामध्ये मेहनत पण तशीच असेल ना जास्त सगळं म्हणजे सारखंच ते फवारणी वगैरे असते वाटतं त्याला
कंटिन्यू चालत
हा हा.
मगं तेचा त्याचा सांग थोडी माहिती कशी असते ते म्हणजे कसं कर तात ते सगळी प्रोसेस वगैरे त्याची थोडी
ती ना भाक्ष झाड लावल्यानंतर मग ती मुंडी तयार झाली का मग ते राफ्टिंग वगैरे मोठं झाड वरती तारे वरती न्यायचं. त्यानंतर मग कटिंग वगैरे ते झाल ना मोठ कटिंग वगैरे करायची मग ते बरोबर बारीक अशे कोंब निघता. बारीक-बारीक पाणं मधून निघाली का मग द्राक्षाचा द्राक्ष वगैरे घड तयार होतो.
हा हा आणि ते हा आणि ते असं घड हा हा बोला.
पिपन वगैरे लावलीय का मग? आठ महिन्यांनी पंधरा दिवसांनी असे फलायचे मग ते हारवेस्टिंग होती एक्सपोर्टला माल वगैरी
हा हा.
व्हावू दे आमचे आमचे म्हणजे एक्सपोर्टस राहतात नई हम्म हं. तुम्ही काय करता शेतात तिकडं आईवडील
काय म्हणलात आवाज नाही आला.
शेतात काय करता?
आता शेतामध्ये जास्त तर ऊस असतय ना आमच्याकडे पाणी वगैरे आहे त्यामुळं
ह.
हा म्हणजे आमच्या सगळ्या गावामध्येच असतं ऊस अस तं हो परत रियाचा खाण्यापुर करताय थोडं थोडसा हंगामी पिक्याचल असत्या तर गहू
हम्म हम्म.
हम्म, आमच्या इकडं फळबाग बी असतात पण आमच्या इकडे ना असं शेजारी किंवा रिलेटिव्ह मध्ये आहेत.
हम्म हम्म.
तरबूज वगैरे तेच असा हंगामी याच्यामध्ये कोणी भाजीपाला करतय. मेथीचे असते शेपू अस हम्म, खानदेशी आहे मी इकडं मराठी म महाराष्ट्र ले हा.
मला असं वाटलं बोलण्यावर तिकडं खांदेशी वगैरे काय
हे नाही म्हणजे असेल तसं थोडसा
तुम्ही खेड्यात राहताय काय सिटीत राहाताय
मी सध्या सिटीमध्येध्येच आहे पण मी खेड्यामधलेच आहे मी अस जॉब साठी वगैरे राहते ना, शेटी मध्ये
उंहू,
आंच्याकडे पण शेती वगैरे करतात आईच्या घरी कती आहे हा मग ते ऊस ऊसच असत तुमच्याकडे जास्त मग असं पाणी बसून खात ना हंगामी पिकाचं म्हणलं तर थोडा मेहनत पण जास्त आहे हे घरी करायला पण
हम्म हम्म आताच कस खाणपिणं मुलांच्या परी खेळणं वगैरे घरी बसून व्यवस्थित राहायचं नैसर्गिक सगळं आत्ताच्या मुलांचा कस मोबाईल शिवाय काहीच नाही दुसरं
हा हो ना आम्ही तर किती मोठं झालतो त्यावेळेस आमच्यात अरे आमच्या घरी मोबाईल घेतला होता वडिलांनी आज काय वाय नाही ते थोडस जन्मलकि लगेच मोबाईल त्यांच्या पुड्यात चालू होतय. आपण कधी कधी तर आपल्याला जेवढं माहत नसत तेवढं ते मुलांना माहित राहत
हम्म पहिले कशी खेळ खेळले जायचे आता काहीच खेळ नाही काहीच नाही
हा मैदानी खेळ काहीच नाही आहे
कोणाला काही माहिती नाही काहीना प्राण्यांची ओळख नाही. काही चढ आहे काहीच नाही
हो त्या सगळ्या पुस्तकामधूनच सांगावं लागतं त्यांना की हे आहे म्हणून अस कारण ते मोबाईलचे टावर वर उबर रे उबर रे उबर म्हणजे फोर जी त्यानंतर ठीक पदार्थोत हायोजीन पन येऊ लागले त्यामुळे जरा त्याचे असत होता ना कंपन ते मग ते पक्ष्यांला हानिकारकच राहते ना
हम्म
आता ते बक्षीस राहिलेलं नाही कुठं बघायला छोट्याशा गावात पण तिकडे पण छोट्याश्या गावामध्ये पण पवन चक्की वगैरे आता आलंयच ना ते प्रत्येक असा शेतामध्ये उभा करतात
पोपट तर सगळीकडे राहायची आता घरोघरी राहायची आता तो कुठे भेटत
आता बघायला पण भेटत नाहीत क्वचित कुणाच्या तरी घरी असत ते पण पिंजऱ्यामध्ये
हो ना
हम्म असं बघायला हे पण नाही आम्ही आम्ही लहानपणी होेतो त्या वेळेस पण यायच्या असं उडत यायच्या चिमण्या‌ दारामध्ये यायच्या असायच्या पो पोपट असायचे परत कबुतरं सुद्धा असायचे
आम्ही पण काय करतो पक्ष्यांसाठी ना असे बाऊल भरून ठेवलेले आताा छोटे छोटे त्याच्यासाठी बाजरी गहू असे धान्य ते आले का मग बरोबर त्याच्यात ना खाऊन घेता पण आता नाही हो आता बऱ्याच दिवसाची ठेवली पण ते येतच नाही
आणि अगोदर आता सगळं सिमेंटच हे पण झालं ना अगोदर आमच्या इथं शेनान सारवायच अस स डा वगैरे टाकायचे बाहेर
तर असं आई रांगोळीला नाही काढू द्यायची आई पण आणि आजी पण ते म्हणायची की रांगोळी थोडी पक्षी म्हण तांदळाच काही तर करून द्यायचे आम्हाला त्यांना रांगोळी काढाला मला यायची मग ते रांगोळी ते झाल्यानंतर थोड्या वेळाने बघून बघायचं तर ते पक्षी ते रांगोळी मधलं काहितरी खातात. म्हणजे तांदळाचं जे पण असेल ते त चिन्ह मारून खात राहायचे
हा हा रांगोळी
हा रांगोळीवरती पण आता काहीच नाही आता काही बघायला भेटत नाही कुठं. हम्म! गावाकडे गेलं तर पण एवढं नसतंय आता. सगळं ते अम जसं लाईट तिच सगळं झालंय ना त्यामुळे
नको रे झोपलेला आहे मुलगा आहे छोटा. सानी अजूनं हा त्यांना बरं नाही वाटत ना हे क्लायमेट सर्दी, खोकले आज घरी ठेवलेले डॉक्टरकडे न्यायचे.
अच्छा! म्हणजे आज स्कूलला सुट्टी आहे.
हा मुलांचं काय खाण्यापिण्या कमी राहत. शारिक-पौष्टिक प्रोटीनचे पदार्थ कमी वरचं खायचं हे त्याच्यामुळं. पहिले कस खाणं पण पहिले कस मुलं बीट, गाजर वगैरे. सलाड सगळ खायचे पालेभाज्या आताच्या मुलाला नुसतं फास्ट फूड.
नाही असं देण्याच्याऐवजी काय करायचं बीट वगैरे ते असत--.. ना असं दिर्डे बनवून द्यायचे मुगाच्या डाळीचे ते डाळी सगळे मिक्स असतात ना. त्याचे दिरडे वगैरे बनवून द्यायचे आणि पीठ म्हणलं तर आपण आप्पे करतच. इडली त्याच्यामध्येच ते रस कमी मधून काढून रस करून त्याच्यामध्ये द्यायचं ते खातत कलर पण चेंज येतय त्यांला.
ते ना आता कस बीट कसं काय काय असे टेस्ट वेगळेच राहते काय काही गोड लागत.
हा हा म्हणजे ते जास्त खाण्यामध्ये ना ते जास्त म्हणजे पिकलेलं पण असेल ना जास्तीच जास्त मोठ झाले असेल ना तसं नाही घ्यायचं आणि जास्त कवळ असत ते पण नाही घ्यायच जरा, म
मीडियम हा असं असलं का मग खाण्याला पण टेस्ट लागते.
हा!
आता काही डाळिंब वगैरे ते येता? कलिंगड वगैरे खायचे आता कस का आता वातावरण चेंज झालं का खाण्यापिण्यात आता बदल होऊन जात लगेच. मुलांला आता कसे मागे खूप पाऊस राहायचा मागच्या उन्हाळ्या मागच्या वर्षी तस यावर्षी पाऊस एकदम बंद होऊन गेला.
पाऊस गेल्या वर्षी पाऊस मे मधून चालू होता मे म जे असं उन्हाळा भर पूर्ण पाऊस झाला होता. पण आतातून झाले आता आताशी सुरुवात झाली. म्हणजे कुठं कुठे पडतय अजून कुठे कु ठे नाही. आमच्या इकडे चार पाच दिवस झालं फक्तआभाळ येऊन राहिलय. आणि काल थोडासा पडला थोडासाच पडला चार पण नसेल पडला.
हम्म! हम्! आमच्याकडे झाला म्हणलं की आमच्याकडे अशी लाल माती येती ना अ मुरमाटी सारखी त्याच्यामूळ लगेच असं वाटत आज काल पाऊस झालेला आज लगेच सुकवून गेल्यासारखं झालं. आणि आमच्याकडे कसा पाऊस पण झाला का ह पाऊस पण झाला का आमच्याकडे कशे लगेच शेतामध्ये काम लगेच चालू होता. कस आज मुरमाटी जमीन आहे ती. बागांना पण चांगलं राहतं पिकांच्या वाढीसाठी ते सगळं व्यवस्थित पिक पण अशी व्यवस्थित होतात.
हो ना.
आणि कासच हम् पाहण्याशिवाय परतीकारना पण माज्जा नाही राहत
हो ना
अस इकडें मग आता आमच्याकडे कसं साईड ने पुर्ण असं अ वाळलेलं असं डोंगर वगैरे ये ना आता त्याच्यावरती गवत असता ते मग आता पाऊस स्टार्टिंग झाली का लोक लगेच पेट्रोल वगैरे देता म्हणजे ते आता पाऊस झाला का लगेच नवीन हिरव गार बारीक बारीक ते गवत फुटल्या जातं मग
वाव! छान वाटत असेल तुम्हाला पहाडी एरियात
पडल्या नंतर खूप भारी वाट एकदम निसर्गरम्य असं वातावरण वाटत हम्म
आजकाल तसं बघायला म्हणलं तर फिरायला जावं लागतय पैसे देऊन आम्हाला टेरेकिंगला तुमच छान ये रोज तिथेच राहतात.
ते अ बोलूयात आपण नंतर न